अला
लागतो का नाही म्हणलं बाई फोन. ताकस पडतोय फोन करण्यास.
ह,
नाही ना लगेच एक कॉल वाया ज तो बस.
सकाळी सकाळी संध्याकाळी चांगले लागून जात.
हा,
अ येवण ते आम्हाला नाही का असं काही म्हला हय ना त्यात.
हा का तेथे लय म्हणी येडेत. चाळी कतर बसत्या रीप.
हा एक असेका पैसे यता कान.
हम्म दे कर पाहि का एवढे नाही द्या ते.
ते रिंग्यां इडून जेवण येल ना.
हा हा,
तिकडे जातय ते.
हा म आता ते फ्रेंड सर्कल
हा. त्याना म्हटलं ते जेवायला जाऊ नका नंतर जा वा जेवण झाल्यावर गप्पा मारायला.
हा.
पण मग त्यांचाच फोन आला काय लसचा मग गेलो.
हम्म ह जात त्याच ग आपली माणसं मित्र फ्रेंड सर कल म्हटल का ते टाळतेस नई
टाळतेच नाही.
हम्म आता ये उद्या बिद्या जायला बसले आता येतील तर
हा लय गर्दी होती काल
हा ना?
संध्याकाळी हा खूप गर्दी होती त्यांच्याकडे
हम्म मस दिवसाची आजारीे होती बाई ती बी.
हा आवघड आहे पण हे कॅन्सर.
हा ना घशाचा होता वाटत त्यांना?
हा घशाचा होता.
हम्म.
त्यांना दात दात टाकेल होती वाटत दातच टाकली तीन त्याच्यानंतर कॅन्सर झाला. हा आधी कॅन्सर झाला आणि मग दात टाकले ते दात टाकले ना त्याच्यामुळ परत मग ते वाढलं.
हम्म हम्म हम्म.
म ते त्याला धक्का लागल्या गेला असेल ना ते आधीच होतं म्हंटल्यावर
ते कायम दिसायचे बाई पण त्या पोराला पोराच्या गाडीवर बसेल नाही ते एवढं एवढंच ते गाडी चालवायच च मोठी
हा एवढं एवढंच ते उशा टाकून गाडी चालवायच.
हा ना दोन - तीन वेळेस दिशेल मला आणि बाबा त्याचे ते. शेजारीच बसेल रहायचे नाही त तर मग आहेच मागं बशेल.
आणि पैशे कोणाक कड पैसे आठ केले काय आठ केले सगळं ते पोरगच पाहायच त्या खताच्या ट्रॅक्टरायच हा.
त्या लहाण्याला दोन्ही मुलं न संदीपला दोन्ही मुलीही वाटत ना?
त्याच्यामुळ म हा..
एकत्रच आहे का वेगळे राहता?
वेगळे राहत ते तवाच राह वेगळे वेगळे ते
हा
संदीपची बायको एवढी एवढी सुद्धा हसत नाही.
हा नाही तिचा चेहराच असा काय काय माहीत?
हायना अस असती
एक वेळेस मला बँकेत भेटली होती तिची न माझी काय म्हणजे पहिल्यांदाच पाहिलं होतं मी तिला आता माग हे ॲथर घेतली ना आम्ही पहिली त्यावेेळेस ते प्रोसिजरला त्यांनला पण घ्यायची होती वाटतं का दुसर काही कामासाठी आठवत नाही एवढं मला आता.
हा, हा,
पण, मंग तिनं स्वताहून बोलायला सुरुवात केली, मला माहिती नव्हत बाई, ही संदीपची बाईको आहे असं.
हम्म, हम्म,
आता, पहिल्याच भेटी मधी बाईने, लगेच जावाच्या करणी सुरु केले माझा वर, म्हटलं बाई आवघडच दिसती ही,
पण, मग ति तशी नाही, ती कैलासची बायको,
हा, ना नाही, नाही, तिला ओळखते अगं मी दोन, तीन वेळेस, आमची केंद्रात भेट झाली ना.
केंद्रात भेट झालेली असल, ती अशी खूप अशी अशी भावरत हम, अशी खूप गोड, गोड बोलतती, कैलासची बायको. ने असं, आता आमच्या बरोबर, बरेच म्हणजे मला काय आमचा फोन येत राहतो,
हा, हा,
हम्म, एकदम छान बोलती ती, आणि वागणूकही चांगली आहे तिची.
हा, मग तेच ना, तिच्या त्या स्वभावरून, बोलण्यावरून, लगेच कळतं ना ग माणूस.
हम्म,
हिन, लई सुरुवात केली होती, पण आता काय हा, ना,
असं, का, तसं काहीच सांगत नाही ती.
बापरे, काय बायांच, आता, ती लाख ओळखीत असेल मला, पण मी तिला पहिल्यांदाच भेटेल होते, मग लगेच काय एवढं सुरुवात नाही ना, करायला पाहिजे घरची.
आ
सासूचएक गऱ्हाण, अन, जावाचही गऱ्हाण,
मेन म्हणजे, हे ना घरच या बाईने फोडिल,
हा,
त्यांच, हा. हिला, हिच्या बापाची य ती, एक हे म्हणजे, तिला भाऊ नाही वाटत.
हा, हा,
हम्म, त्याच्यामुळ, म,
अग, ती नातेवाईके लागती, माझी कोणंदाची मावशी ना,
आ,
तिची चुलत, ननंद हे इकडं, ड्रिम क्रॅस्टलच्या तिड कुठं राहती, त्या माम बहिणी फुई बहिणी
हा, ना,
हम्म,
हम्म, हम्म,
ते बी, दवाखान्यातच ओळख झाली होती आमची, कोणाच्या वेळेस! रिया ॲडमिट होती, माझ्या मते तर आक्का थांबेल होती, ना?
हा, हा,
तर, ती तिची फुई बहीण, लागती ती भेट
हा, हा,
तेव्हा ते तिथं ओळख झाली, आणि ही ना, कोणाची व कोण होत ते ॲडमिट होतं? काय नाव, आहे तीच?
हम्म हु
तिची अ संदिपची अ बहीण ये वाटत ना?
हा हा
तिचं गर्भपिशवीच ऑपरेशन झालं होतं.
हा का
बरोबर मंग रिया आणि ती संदिपची बहीण एकाच रूम मधी व्हते.
हा हा
पेशंट तर तिन आक्काला सु त गऱ्हाणे सांगितलेले हा
हूं हं
नही एवढं बा हा विचार केला तर आट का लई लांबची होती तिच्यासाठी तिच्या जवळ नोही करायला पाहिजे होते ना गऱ्हाणे.
ती दोन तीन वर्ष तिकडं निघून जाईली होती कैलासची बायको.
हा काय
ह तेच फार फारकत व्हायवर आली ती
तिचे ना तिचे वडील आजारी होते पाह्य ती तिचे वडील पण कॅन्सरने वारले ना दोन तीन वर्षाची पूर्वीची गोष्ट आय पाह्य आता तिनी मला फोन करून ना विचारलं होतं बरं का
हा हा
केंद्रातली म्हणत ताई तुम्हाला काय सेवा असल माहिती त द्या म्हण माला माझ्या वडिलांसाठी
हा
पण आता आपण काय सांगणार ये बाई
हा म्हटंली असल ती तिच लय स्वामींच चालू राहत तिला
हम्म म तिला ना मी गडवळचे काकांलाच विचारा असं सांगितलं होतं.
हा हा तिला आवड ये पण ये
हा
हम्म
आता नाही त्याच्यानंतर नही दिसली परत ती केंद्रात
तिचे ना ओ आता म्हणजे तिचे वडील वारले ना वर्ष श्राद्ध झालं. तो भाऊ पुण्याला होता ना जॉब ला तिचा भाऊ नं भाऊजय तिकड होते म तिची आई एकटीच होती न इकडं पिंपरीला म तिची आई पण तिकडं गेली. इथंल्या घराला कुलूप लावून घेतलं म्हणे शे ती दिली वाटाईनी करायला आणि ते तिघ पण तिकडच राहतं म्हणी म्हण ती आम्हाला त माहेरच तुटलं ब असं हूं एवढं लांब जाणं त काय आपल सारख सारख शक्य नाही राहात नं
हूं
हम्म आम्हाला माहेरच नाय रायलं पायजे.
एकच भाऊ ये का तिला
एकच भाऊ ये तिला म त्यात तोही जॉबला ये न त्याचा जॉब चांगला ये ना पेमेंट वगैरे चांगलं आहे त्याला. मग सोडून हे काय करणार आहे शेतीत कोणत एढं उत्पन्न आहे असं.
हा मग.
भाऊ जाई जॉबला तिची ती चॅरीटी, ते भाऊ-भाऊजे खूप चांगले आहे तिचे.
हम् हम्.
तिथ दोन-तीन वर्ष तिकड होती ना, ठीके. रियाकडे जाऊ रिया सोबत बोलायचं.
अग रियालाच म्हटले होते्या आधी मी म्हणलं फोन करतो तुम्ही दोघी गप्पा मारू.
आ
पण रिया काय बस
रियाच्या जीवाला बरं नाही आज, काय झालं तीला? असं दुखत राहत मधून-मधून थोडं-थोडं.
बरं वाटलंय तिला आता आणि हांताडा का चाललाय लोकरीचा. बसली काय करी पा बोटात लॉकरीचे दोरे घालून काय बनवली काय माहीती.
हा हा, हे सारे काच्या कुत नाही पाहाना किती छान-छान बन
हा ना, आता तेच पाहिले आम्ही इंस्टाग्रामवर मी सध्या त्या गजरा केला आणि डोक्याला लावून घेतलाय लगेच. तीन दिवस विणला, कि तिला बघा हसु यालय.
त्या बहिणी लईन ना काय-काय बनवलं तिला मिशोच्या ये ऑर्डर यायला, हम् लयच भारी बनवते. म्हणून म्हणलं ही बरी पण मन मारला राहिली नाही, आ ति मन मारला त्याच्यामुळेच राहिली मी. दिल्लीला राहिली मी आली नाशिकला राहायला.
हम्म तिचा नवरा तिकड होताना एअरफोर्स. हा.
हा.
त्यांचं ऑनलाइन काम आहे ना.
हम्म हम्.
मग तिथी घरी नाही राहिली ती नाशिक इकडं आली सारीकाच्या हित रहायला.
हा ना, बर.
तूला सांग ती मा वाटनीची दोन वांगी कराय.
मग एखादं प्रॉडक्टच पैसे ती काकूला देणार असंल.
दुर्वाला, दुर्वाच्या वाढदिवसाला. त्याच बोल. ते दुर्वाचे बड्डेच स्टेटस पाहिल तुम्ही? त्यासोबत तिनी बनवलं होतं.
हा ना.
हम्म.
बरं एकाला काही वाया जात नाही ग.
एकाला काय वाया जात नाही.
तिला काही म्हणजे जॉबला वगैरे नाही आहे का ती.
नाही नाही ती जॉब नाही करत तिला याच्यातच नाही परवडतो. ती सारखं बनवत राहती. ते ते हँगरचं आन ते बिंदीचा काय काय. ते बनवेल लई काय काय प्रकार हाय तिच्याकडे.
हा ना.
ते आपण पासाक तर पातराहायचे गेले का.
हा हा. सारिकांनी आणि काय कधी ठेवताना काय म्हणजे दिसलं नाही मला काही स्टेटसला. सारिकाचा हा का.
हम्म काय नावा नाहीय तिचा. ती म्हणाली आईला नी माहिती.
येतात ते इंस्टाग्रामले एखाद्या वेळेस येईल सारिका काय जॉब मधी बिझी राहते सारिकाच काही दिसत नाही.
नाही नाही ती काय एवढं वापरत नाही तिला वेळ नाही राहत नाही एवढा. हा हा.
बरं ठीक आहे, चालेल चल हो हो चालेल. गुड नाईट.
देवाले